आवाज हा बोला काय म्हणतात काय करताय
काही निवांत झाल अंतर चहा पाणी झाला आता
बस हम्म हम्म हम्म मी पण घरातली कामं करत होती म्हटलं चला ताईसोबत बोलून घेऊ हो कारण म्हणजे कस महिलांना घरातले कामच भरपूर असतात
हो महिलाना ना ते घरातल्या कामांमधून आपण वेळ नाही काढू शकत फोन हणजे फोनवर बोलण्यासाठी
आणि म्हणजे खूप हम्म- हम् -म् बोला बोला
आपण जर एखादा फोन जरी करायचा आपल्या आईला म्हणा बहिणीला कोणाला पण म्हणा तर आपण एखादं काम हातात घेऊन आपल्याला ते सगळं कराव
करावं लागतं बरोबर आहे अगदी बरोबर सांगताय तुम्ही कारण की बघ म्हणजे घर पण सांभाळायचं जे जॉब पर्सन असतील ते बाहेर महिला पण जॉब करतात आणखी घरी येऊन मुलांना पण सांभाळयचं म्हणजे ष्ट म लक्षेत पण कसं एखाद्या वेळीस महिलाना पण वाटत एखाद्या स्त्रीला वाटत कि एवढे करून सुद्धा पण आता घरात काही -काही ठिकाणी तिला मान दिला जात नाही आणि काही ठिकाणी तर तिला खूप अजी घेत काळजी घेतली जाते आणि काही ठिकाण आहेत जिथे काही- काळजी घेतली नाही जात ब असं
हो आता सध्या झालेलं आहे की महिला द्या लागले प हो अ मान सन्मान वगैरे नाहीतर आधी बघा आपण जेवा शाळेत जायचं तेव्हा आपल्या आई आईला कोणीच विचारत नव्हत अ घरी ज तर आपली तर सगळ काही आजीला विचारून घ्यायची आईला कोणच म्हणजे महत्त्वाच द्यायचं तिला काय न च्या बरोबर म्हणजे ती घरातून नसलेली पण जेव्हा काम राहील तेव्हा - र मग आहे ना ती असं राहायच इ
हो अगदी बरोबर तुमचं आणि ह्याच गोष्टी घरातच नाही पण महिला आहे ना पुढे बाहेर सुद्धा म्हणजे आर् इंडियन आर्मी अस किंवा बघा ना द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती आहेत. महिला राष्ट्रपती- ती असं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे प्रधानमंत्रीच्या पण वरची पोज म्हणजे राष्ट्रपती. आता ती आपल्या पू पूर्ण भारताला चालवते म्हणजे विचार करण्यासारं गोष्ट आहे की एक महिला आणि ती सुद्धा आदिवासी धर्मातली. म्हणजे खूप तशे लोकांना ते - म्हणजे आपले लोक कसे त्या लोकांना खूप खा खालच्या नजरेने बघतात, पण आजच्या- आातची जी काळ आहे आजचा जो वेळ आहे तो पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आणि ती एक आपल्यासाठी मिसाल बनून गेली एक स्त्री.
कारण की एवढ्या आदिवासी भागातून राष्ट्रपती होण की देश- पहिला नागरिक होण्याचा मान मिळवने म्हणजे खूप- मोठी म्हणजे एकदम अविस्मरणीय गोष्ट आहे त्यांच्यासाठी तर आहेच आहे. पण एक महिलांनी आपण स्वतः विचार केला तर सुद्धा आपण- तिथपर्यंत नाही तर नाही पोहचायला पण मगं आपण कुठं तरी काहीतरी केलं पाहिजे.
केलं पाहिजे आपल्या पायावर तरी निदान आपण उभं पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन. आपल्या. कोणी म्हटलं नाही पाहिजे की तू काय करते किंवा तुझ्याकडे काही इन्कम नाहीयं. कोणी आपल्याला म्हणजे आज ना पैशाला मान आहे जर व्यक्ती असला पण घरात पण त्या- तो पैसा कमवतोय की नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची. जर तो कमवत नसेल तरं मगं. त्याला मान भेटणार नाही आणि जर तो कमवता असेल तर मग त्याला पूर्ण त्याच कपड्यापासून. धुण कपडे इस्तरी करणं जेवण देणं सगळं त्याला आयतं भेटतं.
हो सगळं आयत भेटतं कारण की तो काम करतो ना कमवून आणून देतो. म्हणून आणि त्याच ठिकाणी एखादी लेडी- तर तिच काहीच महत्व नसतं ती जेवली कायं. कोणी विचारत नाही ती काम करत करत अशीच टाइम झाला म्हणून अर्धवट सावरून आवरून निघून. पण तिला विचारणार नाही कोणी की तू ड्बा घेतला का? काय करती जाती आणि बसून येते हे वाक्य असत घरच्यांचे. कारण की जाऊन ती पण किती मोठी गोष्ट आहे घर चालवणं. जे लहान सहान गोष्टी भाजी आणण्यापासून ते किराणा आणण्यापर्यंतची गोष्ट ती लेडीज - करून पण त्या त्या महिलेला काहीच काहीच अधिकार दिला जात नाही. नाही ती एवढ्या करते तरं.
ह् ह आणि द्रौपदी मुर्मू जरी बघितलं ना आपण तर ते आदिवासी भागातून. आल्याचं आहे पण त्यांच्या आयुष्यात खूप कठीणचे दिवस त्यांनी काढले आहेत. म्हणजे त्यांच्या- मुलांची पण डेथ झाली. त्यांची नातवंड सगळं म्हणजे त्यांच्या पूर्ण परिवारचं - झालं मगं त्यानंतर ती स्त्री किती खंबीरपणे आपला देश चालवते ही गोष्ट सगळ्यात. महत्वाची वाटते मला कारण की आज काल जर बघितलं तर प्रत्येकाला प्रत्येकाचा- परिवार हा प प्रथम असतो. पण मग त्या- ती सोबत एवढं वाईट झालं त्यानंतर ती- खचून न जात तिने पूर्ण देशाची जबदारी स्वीकारली पण - शाला तिचं मूलबाळ तीने-
समजलं. हे करणं एक आणि मेन म्हणजे हे एक महिलाच करू शकते हा. मग पुरुषांना हे नाही होणार हे पण सांग- हा हो कारण की आपण जेवढं- सहन करू शकतो तेवढं कुणीच नाही हो पेशन्स आपल्याकडे कमी आहे असतात. पण सह्या होऊन बघा आपणच करू शकतो.
नाही नाही पेशन्स पण भरून भरून असतं कारण, की बघा एक स्री आता तिचं एवढं सगळं तिच्याकडन गेल म्हणजे तिच्यामध्ये किती पेशन्स. धैर्य असेल तिच्यात कि ब तिने पूर्ण अ भारताची जबाबदारी. स्वीकारली म्हणजे म्हणजे खरंच खूपच ति सेल्यूट करण्यासारखं आहे आणि नरेंद्र मोदी बघा किंवा य गी बघा राहुल गांधी बघा यांनी लग्नच नाही केलं यांना जबाबदारी नकोच ह परिवाराची जबाबदारी नकोच होती यांना देश यांना सांभाळायचय मग परिवार परिवार नको त्यांनी एक गोष्ट अ म्हणजे स्वीकारली नाही त्यांच्या आयुष्यात
आता सिंधूताई सपकाळ पण एक म्हणजे किती गोष्टीं दुः बाळ दुसऱ्या दुसरीकडे ठेवून दुसरे लेकर सांभाळण त्यांना मोठो कर म्हणजे हे किती आई साठी हे विचार सणार
हो बरोबर आहे दी बरोबर आहेई तसच्या इल्याबाई होडकर झाल्या
हो दशीची राणी म्हणायल्या वहिले गावकर म्हणा किंवा सावित्रीबाई फुले म्हणा शेन चिखल ड दगडं काय म्हणल ते तिच्या त्यांच्या अंगावर होतीरी त्या प्रत्येक जाऊन साडी चेंज करून या्यायच्या पण मग नाही तर निकी तू माझ्या अंगाात का म्हणजे किती संयमन य त्यांच्याकडं म्हणून ते बधी गेले म्हणजे वस्त त्यांची ती वाढली ते समाज सुधारक झाले आणि
हम
आी बायाला समजत नाही आता खूप जण होतात बायांना समजत नाही ण
हो बरबर
त तेवढं कुणालाच समजत नाही कारण ती एक महाकाली पण देवीच आहे आणि हो आनला पण नेहमीच आहे न तरस्ती पण देवीच आहे लक्ष्मी पण एवीच आहे म्हणजे त्यांच्याकडे पैसा आहे शिक्षण आहे त्यांच्या राग आहे जवेस आहे मस्तर आहे म्हणजे सगळ्या गोष्टी एका आईमध्ये बहून आहेत तू स
अे हो आणिच हम् हो हो खरंच खूप महत्त्वाची आणि स्त्री ही एक म्हणजे अन्नपूर्ण आहे ती स्वयंपाक करते तर तिच्या अन्नामध्येत कार अस असतो समोरच्या व्यक्ती पोट भरून जे आणखी म्हट म्हणजे स्तिवाय ज आपण अस म्हणू शकतो कारण जन्माला घालण्याचं काम पण स्त्री
रच करते हो आणि त्याच्यात सुद्धा बघा कारण की स्त्री न जन्म घ तरी तिला केलं जात की काय पट घेऊन आली बाई म्ह जात पण त्या एका बाई ती तिथे अ म्हणजे डबल आयुष्य होत त्या डिलिव्हरी मध्ये हे कधीच समजणार नाही पुढच्या
हो आणि ते कसं शाळेमध्ये बघा असताना निबंध विचारायचे की सूर्य उगवला नाही तर काय होईल तर असं विचारला विचारायला पाहिजे होतं जर बाईच नसली जगात तर काय होईल
काही होरे आता पण निबंध घेऊ शकतो काही
हो
काय लिहिण्यासारखं भरपूर काही राहील त्याच्यामध्ये
भरपूर म्हणजे त्याला पैकीच्या पैकी मार्क भेटतील असा टॉपिक आहे हा म्हणजे स्त्रियांबद्दल बोलणं कितीही बोलण तरी कमीच आहे आपल्यासाठी तर
कमी म्हणजे आपण स्वतः काय करतो हे महत्त्वाचं नाही कुठ ही गेलं तर पण आपल्या पुढ जे होऊन गेलेत ना समाजसेवा अस द्या किंवा डॉक्टर झालेत आनंदीबाई जोशी पण झालं तर त्यांना सुद्धा किती दुःख झेलावं लागलं होतं डॉक्टर होण्यासाठी किती किती कष्ट करावे लागले डॉक्टर पहिली डॉक्टर आहेत त्या त्यासाठी किती कष्ट घेतले तेव्हा मग आता डॉक्टर होण सोप झालं. आता काही नाही राहिलं डॉक्टर होण पण त्यात. जेव्हा झाल्या तेव्हा किती कष्ट घेतल्या त्यांनी.
हो आणि बघा ना आपल्या आपल्या जो ज्योती लांडगे मॅडमच बघून घ्या तुम्ही आता त्या एक स्त्री असून सुद्धा त्यांनी किती किती महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले सगळे म्हणजे ज्या महिलांना त्यामुळं अस वाटायचं त्यांना की आम्ही हे करू शकतो की नाही करू शकत त्यांच्या आत्मविश्वास आत्मविश्वास वाढवला आणखीन मग हो आणि आज त्या महिला पुढे आल्या की ज्यांना असं वाटत होतं की आम्ही आमच्या आयुष्यात काय करू शकू की नाही. नाही तर त्या महिला सुद्धा पुढे गेल्या आहे. आणि त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आज म्हणजे जो तिला रंगे मॅडम यांना पण धन्यवाद देतो की ते आपले मार्गदर्शक गुरु गुरु सारख्या.
हो चांगल्या प्रकारे समाज कार्य करता मॅडम मॅडम. एवढं तर कोणी करू शकत नाही असं कारण की मी खूप त्यांचे सेमिनार वगैरे पण अटेंड करते खूप भारी आहे खूप.
हो आणि एक महिला असून म्हणजे ती एक मिसालच आहे आपल्यासाठी हे तर पूर्वीचे जे होऊन गेले ते आहेतच आपल्यासाठी पण ज्योति लांडगे मॅडम सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत.
हो नाही एक स्त्री शिवाजी राजे घडवू शकते. ते तरं मग विचार करण्याची गोष्ट काय आहे लेडी म्हणजे एखाद्या महिलेबद्दल पण जे जिजाऊ न घडवलंय, ते एक काहीच कमी नाहीये काहीच त्या गोष्टीमध्ये म्हणजे एवढे विचार चांगले एवढे प पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली एवढे मोठे हून झाले आहेत आपलं. आपल्या मध्ये अस आपण प्रत्येक वेळी त्यांचा हे करतो पण खरच. जिजाऊ जिजाऊ म्हणजे आऊसाहेब आहेत त्या किती जणांच्या आई साहेब झाल्यात. म्हणजे एवढे मावळ मावळे होते, एवढे एवढ्या मावळ्या कुठला जात. जातीचा कुठल्या धर्माचा त्यांनी कधी विचार नाही केलेला ह्या गोष्टीचा हा. हो चालेल मी करते तू